आ मला बिले टेनशन लागतात नाही कॉल नेमका.
बाबरे लागलं ना मण.
म गळा खराचव. मला वाटत होत लागतो क लागत म्हणलं फॉल पा तगकीरते काळ
लागतो.
हो ना ग लागलाच नाही ना माझं ते पहिलं कार्यच तसच राहिलं ना आज.
माझे पण दोन राहिले पहिले आठच वहिले पण पहिले मग येऊन ना येऊन काही उपयोग नव्हत.
माझ माझे किती चाळीस कॉल होती वाटत ते पहिले तेतले राहिले.
ह
ह आवरलं कामात आल्या घरी.
हा आल्या ना परवा.
हो का. भांडी बाकी आहे.
स्वयंपाक झाला.
हम् स्वतः झाला बाई याच आवरून गल तर पण बसेल मोबाईल वा.
हा का.
सज कार्या आप खुलंून पाहियला म्हटलं झालं तर होईन नाही तरर मग राहीनल. तेव का न. हा मी तर लागतच नाता आता छकुली दिलीपांना छक पोलिस लावून पाहिला त ते स्वाती का खूचा लावला अे खतईच लावलं पण लागे नसते.
कोणी लावलं तर लागूच राहिलं बरं. खरच ना त्या म्हनी आो त्या. काय म्हणे पाच पाच कॉल मी केले नातो म्हणे तोय कॉल कस. लागू राहील म्ह आम्हाला पाच पाच लागतच नाही म्हण नाहीथ.
सनमावी.
हा मग रेखत आहे बी म्हणे म्हणतो एका माग पास लागले म्हणे मी छकुलील केलं काही याला केलं त्याला केलं लागत नव्हत म्हणे या सोबतच
तुलत कि मग आम्हाला रेखा द्यायची लागली पाच पण
अ त्यांनी तीन लावले ना मला तीन चार चार मला लागले होते त्यांची चारी प एक एकक ना शून्य कॉल धरून घेतला मग त नि एकक नाव त्या लावला
ह का
ह हा पोपगंज वारी आहे चालू
आणि काम
कामावर पडेल ना
भई आमचं चितथंबाटी वान झाला दोघच जमलं नाही दोन दिवसापासून परेशान झाल तिकडून तिकडून ते कृष्ण मामाची बायको येत होते आज आज पुन्हा पावसाला लावून धरल.
हा काल बी तसच होत पण काल जात
आजादा आहे काल तर त्या बाया आलत्या मिरच्या तोडायला एक वाजेपर्यंत मिरच्या तोडल्या त्यांनी मी म्हटलं काकू थोडान उभ राहव झाला. म्हणे बाई माया तळ पायापासून तर डोक्यात मुग्या आल्या म्हणे. त गेल म. तिकडं सावखेड्याकडं तिधलच्या भिलाच्या बाया होत्या.
हम्म.
त्यायला घरून न्यायच ना का तिल तथ येते तोडून जात मिरच्या.
हा. काल आम्ही एवढ्या पावसात तरी पोहोचलत चालूत चाल केलं ते उठटलंच गावत तरी खाली पाटाशमाळ्यात.
हो कावेसगाव चाल कायग?
हा गवत झालं ना मोठ मोठलं सगळं उपटून टाकलं. संध्याकाळी जास पाय अन ते असे जाम होऊन गेल ते.
वल्ल्या नाल्ले लय दुखन यायच काम आहे ते.
हऊ बाई लयगे असं मी तर तशीच जपून राहिली पण भाकर नाही खाल्ली आवरून.
बाई कोरड्याच किती काम उठ होतं बिन अन होत बी वल्याचं काम केलं का आग दुखत. लोक म्हणत्यातच.
हा.
ह मी काल उघडल्यायच्या पहिलेच घरी येऊन गेली होती न तो उघडल नंतर ऊन पडला म्हणलं एक, दोन बेड झाले असते. टबाटेला अन्न.
हा बांधायला चालत ना मग टमाटयाला काय होतं वल्लभी असलं तर
बई वाल्ला ना वरून वाल्ल हो ना वरुन तुमच चालूच आहे ते कालपासून.
ह.
वरतून जरा वल्ला असे जायचं काम नाही ना जेवण झालं नाही ग. येची वाट पाहुन रायली हे येईनाच झाले आले आता आले.
मी भांडे घासरल दोन, चार जण गेले तेच असतील बहुतेक ते त्यांच्या सारखं दिसलं मला.
मण बरं एवढं लाबून दिसत माणशां नाही ते पूजा पाहिलं.
कोणी कडुणा आले पण
ती कोणच ना हो मी इथे भांडे घासून राहिली आमच्या पत्रात बायर.
अच्छ का. हम्म.
तिथ रास्त्यानी दिसले मला या सुनील दादाच्या घरा जवळ. हा हम.
हा सण मग तेच झाला आता टाईम बाहेर बाई कपडे वाळेना अन खैयवैयना लय.
कपडे मी मागच पात्रात वाळू घातले आता. अम एक तर लय हासतय बाय आता तुमच्या गल्लीतलं कोणी बी मला कावुन कावुण
कस काय?
ते आजीनात आजीनात ते गाडीत हचतो तुमचे भाऊ विचार त्या दिवशी म्हणते खामगावले चालले खामगाव पाहुणये.
हा.
ते आजु काकाने सांगितलं असलं त्याला काही ते दोघ लय मित्र आहे.
हा का.
हा त्याच्या मुळ हासत आसल ते. तेच आले ग तूजा तेच राजुदादा समोर
काका हा
हो
हम हे पाहिला सारखं झाल दोन चार जण होते ते कोणतरी
आचं भिल्लेगडवर रा आला ना
मग पणी फत्त हे टाकायचं ना त्याच्यावर पन्नी काई ताडपत्री
पण निका सगळ त्याला गलतं ग पाठीमा ण त्याकडत पाणी तुम तेल वटाला लागलं वरून चालू कसं लोटंत होतं सगळी कड
अ हा
काल तरी शेतातूनआल्यावर पूर्ण गरगर होईलत हो तर आल्यावरहि ल उठून गेलं होत पाणी
बई माग मागनई गळत काय पत्र
नाही ते नाही कळत ते तर चांगलंय टकाटक उलट
हा मग तिच टाकायचं नाव मग हे घेऊ गॅसते पण मग थंडीच हा
ंडी हई नाव हायै ह हा कुंदळी तुम्हाला द्या
माग कायतर
असा पाऊस असल्यावर काय खरावं आहे घरी
अम्म
मग एक्झाम रेनकोट घातले रोज हायना दोन हा मंग रेनकोट घालून तांबाटी बांधाल तरी काय होतयं
अम्म
आतनी बोलायनते पूजा हा भजे खाऊवाटलय गरम गरम आता
जावा हॉटेल वर नई तर
घरीच करा काय गण आता ब कोणती मैत्री ये तुमची बग
काय
आज आता तेव आठवीला असल्या बर का दोघ
आणि त्या कुठं दिसल्याय त्यांना
दिवसभर आ येत आणि वाटत. दिवसभर नाही आता पहिलाच लावला, आणि तुम्ही आले तेवढ्यात.
हो.
आता ल मी पाहिलच नाही ना ते, होईल म्हणून कॉल. हा हा. जेवण नाही करीत का?
उपास धरा म्हना आज पाऊस चालूये.
खमट पावणी म्हनी उपास धरा म्हनी
ह त बाई मला काही काही. काम नाही का म्हणून बई, असं म्हण ते मला.
ह झाले, भांडे चाले वाटत तुया आई न.
भांडे घाासते बाई मी. दिसल्या तुम्ही पण दिसल्या मला
हाऊ ना हे पन्याला मी आवरा मी भांडे घास हे बाया काय आसरायलय ना कोणची बाया म्हणते हो पंढरपूरला जायला शिका जरा
बई कोणाला सांगूरहले
आजूबाकाला आजू काका बी नाही कळत
हा ते काय ते दिसू राहिले, काहीतरी करताय ना.
चारा टाकू राहीली, ह ह. पूजा ते म्हणता दुसऱी रिफिन टाका आता झाला. ते म्हणत्या नुसतं डझल् टाकान, चाला पंढरपूरला.
हम्म, बर बर या म्हण गाडी घेऊन.
आय ति म्हनी गाडी घिऊन या म्हनी तिथ.
नका हो काही नका म्हनू.
नकोला एकवणी घरी घेऊ काणाच पैश ला भला अजी बघाला.
हा का? घरी नाही गावात जा म्हना गावाते.
गावाते का?
हम्म. किती मिनिटं झाले ओ.
सहा मिनिटं झाले पाय, आठ झाले ग आठ झाले, साडे आठ मिनटं झाले.
हा दोन मिनिट राहीले.
नंबर कसकाय समाजला तुम्हाला.
ट्रु कॉलरला पाहीलं ना.
अ हा.
झाल का? नाही नाही मामा त उद्या घरभरनीये, त्यांच्या माग. तमाम न वाजचे पैची मग आपल्याकड. उद्या येत नाही मान मग आता, लांबलंच की आपलं. कोण कायला मामाच स्टेटस पाहिले. नावे का त्यांचं. लग्न.
झाला का ताई कॉल पाहा बंरं
ह अर्धा मिनटं थांबा चाळीस झालं